हॅलो!
नमस्कार!
नमस्कार बाबू नमस्कार!
मग काय चालू हे
काय चालणार आहे हो जे काल रात्री मॅच झाली त्या मॅच बघत होताे हायलाईट
हा हा
हम्म
होयर मग बाकी काय क्रिकेट मॅच बघितली कालची
हा बघितले ना रात्री आता हायलाईट बघते पण रिपीटट बघत हम्
बरोबर का म्हग पहिली म्हणजे असं म्हणजे तर आतापर्यंत एकाही क्रिकेटरन भारतीय क्रिकेटरने शतक नाही मारलं म्हणजे ते ग्राउंड असं कस काय म्हणजे तिथे मॅच झाली नाही भारताची का काय मॅटर काय आहे नेमकं
ह तिथे मॅचेस झाले पण सेंचुरी कोणाच नव्हती झाली.
म्हणजे असं काून झालं म्हणजे बाे कस काय हि आपली भारतात एवढी महान महान प्लेअर झाली सचिन तेंडुलकर झाले शंभर शतक मारले सचिन तेंडुलकरन विराट कोहली न ये विराट कोहलीची काय सत्याऐंशी एकाय शतक झाले तर म्हणजे अजून एक पण शतक नाही तिथं
अ ते रोहित शर्माचं पहिला शतक आहे म्हणून काल दाखवलं ना
हो ना बघा ना तुम्ही म्हणजे विराट कोहलीने प्रत्येक ग्राऊंड वर सात आात आठ आठ दहा दहा शतक मारलेली हेत
होना
तर इथं एक असं झालं नाही ना?
हा मग ते आता काय म्हणजे रोहित शर्मा पण चांगलाच खेळाडू आहे की आता ते एक्सपिरियन्सतला खेळाडू आहे.
चांगले शतक केलेत तेतीस चौतीस शतक आहेत त्याचे बी मात्र पहिले शतक म्हणजे ग्राउंड सोड म्हणजे हेच आहे का तिथे मॅच जास्त होत नाहीत का म्हणजे वन डे टेस्टच्या मॅच तर मात्र अं असं एक प्लेर नाही झाला इतके भारी भारी प्लेअर असून भारतामधी
का तिथे मॅचेस नसणा झाले जास्त मॅच वगैरे नसणा झाले तिथं
नाही ती ग्राउंड आहे बा ती ग्राउंड फक्त वन डे आणि टेस्टच मॅच होते त्या ग्राउंड वर
हाव
हम्म
आणि टेस्टमध्ये कसं असं टिकून खेळावं लागतंय.
हम्म टेस्टमध्ये जरा दमान खेळावं लागतंय हम्म
आता काल शतक मारलंय. काल कोहली पण चांगला खेळला
हो ना काल कोहली बी चांगला खेळला.
हम्म
असं नाही आपण प्लेयरचं काय नाही शुबमन गिल भारी खेळला परत एक प्लेयर ज्याचे तसे म्हणजे इंडियन टीमहून खेळायला म्हणजे ते असणार आहे काहीतरी क्वालिटी गेम आहे ना? तेव्हा तर त्याचं क्वालिफिकेशन झालंय.
हा ना इंडियन टीममध्ये गेला म्हणजे काय असणार आहे. असं थोडी गेलं असण ते त्याच्याकडे काही ट्यालेंट आहे ना.
हो ना हो ना.
स्वतःच काहीतरी आहे ना त्याच्याकडे त्याच्यामुळेच गेला आणखी याच्यात प्रयत्न केले
हम्म काय बुमराह नव्हता काल मॅचमध्ये काय नाही
ते काल मॅच हरायचे कारण म्हणजे फक्त बुमराच आहे काल बुमराह नव्ह ता म्हणून मॅच
नाही बुमराह बी म्हणू शकत नाही आपण रन तर निघालते त्यांच्या बरोबरच. आपण कोठं हार मानली बा श्रे समजा आपण श्रेयस अय्यरच्या जागी श्रेयस अय्यर आऊट नसता झाला आणि तिथून जर का त्यानं थोडी पारी सांभाळली असती आता ते बी भारीच प्लेयर आहे ना? ते स्पिनरला एवढं भारी खेळतंय तर मग म्हणजे त्यानं खेळाय पाहिजे होतं ना स्पिनरचे ओव्हर टाकू लागली तिथे सगळी.
हां ना हां ना आणि स्पिनरनीच विकेटा काढल्यात काल.
हो तर मग त्यांचा त्याला घेतलंय म्हणजे स्पिनरला मारायला घेतलं असल ना तिथं.
हां ना पण म ते होते कधी कधी आता.
हो ना ते बरोबर आहे ना मातर मॅचेस प्रत्येक प्लेअरला प्रत्येक मॅच जिकवणं म्हणजे प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे ना? त्यान प्रयत्न केलं आता काय झालं नाही बरोबर.
हां असं नाही की श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरने पण मॅचेस काढलेले आहेत. चांगले चांगले ते पण हां बघा ना तुम्ही पंजाबमध्ये ते एवढी भारी कॅप्टन्सी केली कोलकातामध्ये केली म्हणजे
काय त्यांनी म्हणजे खूप मॅच जिकवले तर असं नाही जिकवल्यामुळे फक्त ते एक थोडं बॅडलग चालू असल आता म्हणून थोडं असतेय माणसा मागं बॅडलग.
हा आता विराट कोहलीचा पण दोन वर्ष डाऊन फॉल होता. सेंचुरी तीन वर्षांनी. एक पण शतक नाही हाणला त्यांनी.
हम्म.
तवा लोकं त्याला पण नाव ठेवू लागले.
हो ना हो ना.
हम्म.
आता झालं संन्यास घ्यावा लागतं तुला संपलं विराट कोहलीचं आता.
हा जस की असं आता बघा त दोन तीन दिवसा आधी सोशल मीडियावर हे मॅच व्हायचे आधीच म्हणजे टाकून दिलं की रोहित शर्मा रिटायरमेंट्याय रिटायरमें घ्याय
हो ना ना रिटायरमेंट येणं का एवढं सोपं आहे ना
हा ना त्यांनी म्हणजे काही पब्लिश लिऊन सांगितलं बी म्हणजे असं लोकांना गोळा करून सांगितलं पण नाही का बातमी न्यूज मध्ये सांगितलं नाही की मी रिटायरमेंट घेणार आहे
हम्म म्हणजे हिशोमनगिरने बी नंतर डिक्लेअर केलं ना की बाबा आमच्या सोबत तर काहीच बोल नाही घलून तुम्ही म्हणाली डायरेक्ट सोशल मीडियाच्या बाहेरच म्हणा तुम्ही बाहेर तिकडे ल रिटायमेंट रिटयरमेट घ्यायले
हो ना हो ना तर ब त एवढं चगला
काय बोलण नाही आहे मी झालं नाही काही
हा ना म्हणजे रोहित शर्मा असा प्लेयर आहे ज्याना ते वर्ल्ड कपच्या वेळेस दहा मॅच लगत तरार जिकवलेत
हो ना हो ना
एक मॅच फक्त ते हारलं म्हणून वर्ल्ड कप गेला आपण
होन नाही वन डे वर्ल्ड कप असला तर रोहित शर्मा त्या टामलाच संन्यास घेत होती
हा त्या टाइमलाच संन्यास घेणारते क्रिकेट
हो ना हो ना
कारण त्याच ते म्हणजे मेन मोटिव्हज आहे ना ते कारण एकच एक टार्गेट त्याला की एकदा ट्रॉफी
हम्म हो ना हो ना.
पण समोर टीम पण भारी होती ऑस्ट्रेलिया तर त्याच्यामु पण
टीम भारी होती हो पीच बी विकेटची पडली होती मंत एका प्लेयर मु गोळ झाला आणि त्या प्लेयर ची कॅच तवास कुठली होती पहिल्यांद सुरू एकदा ती जर का कॅट असती आणि तेव्हा जर का ते हेड आउट झाला असता.
हा ना ह ना.
तर आपण आता भारतना वन डे वर्ल्ड कप जिंकला असता.
ती कायच शुभमन गिलकडून सुटली होती का?
कॅच सुटली होती ती
हा गिल काडू का सुट होती ना.
किप्पर न का काय माहत नाही तेवढं कोण सोडली होती तेवढं.
ह.
आ तर कॅच सुटली होती ना.
हा ना कास सुटली होती त्याच्यानंतर हेड न ते रोहित शर्माची धरली गे गिल पण गेला खेळाच उठलं.
होन होन.
तिकलेच नाही त्याच्यानंतर आणि असं नाही की म्हणजे ऑस्ट्रेलियाचे प्रत्येक प्लेयर भारी आहेत ना बॉल बॉलिंग लाईन बघा तुम्ही बॅटिंग लाईन सगळे प्लेअर ऑलराऊंडर आहेत त्यांचे
होन हो. आता त्यांचे प्लेयरला ते परत प्रत्येक प्लेअरला अस नवीन प्लेअर असा जास्त नाही आणत ते उगं एक दोन प्लेयर आणतात नवीन टीम मध्ये आणि त्याला अस टीम खेळा लागते असं कराव लाग आता भारताच कस आहे. खेळलं काय त्याला जाणतात उचलू.
हा ना आता आयपीएल मध्ये तर काही भारताचे प्लेयर तेवढे म्हणजे जे आता नवीन जे पिढी आहेत ना तेच चांगले खेळतात. आयपीएल मध्ये बघा तुम्ही रोहित शर्मा चालत नाही आयपीएल मध्ये विराट ु जास्त मॅच बुमराात आहेच ना बुमराात बॉलर आहे पण बॅटिंग लाई ना मग बघवान तु
हो ना हो ना काय चल काय करू शकत नाही ना आपण
ह म्हणजे त्यांना असं आयपी एल मध्ये तेवढा मूड म्हणजे अरे म्हणजे मन लावून पण खेळत नाही ते
नाही आयपीएन म्हणजे पैसा कमवण आहे फक्त एकच ध्येय
म आता जे नवीन पिढीचे येतात त्यांना चान्स भेटावा म्हणून ते आयपी एल मध्ये बाहेर खेळतात.
हम्म मगर फ्लॅट फीचर्स यता ना.
हम् आता जे आयपी एल मध्ये प्लेयर आहेत आपल्या भारताचे जसं. आपला जयस्वाल झाला जयस्वाल चांगला खेळतो पण
वैभव सूर्यवंशी झाला त्याच्यानंतर हे नवीन नवीन पिढीचे जे प्लेयर आहेत त्यांना जर वर्ल्ड कप खेळाला. तर ते टिकणार नाही तिथं.
होन हो.
कारण त्याना अनुभऊ नाहीये ना की समोरचा बॉलर कसा आहे का काय?
होन भाऊ. त्याला काय करू शकतो आप आपण बी म्हंजे त्याच अनालाइस करायच थोडं चुकंय की बुवा आयपीएलच्या बेसिस वर तुम्ही टीम मध्ये घेता प्लेअर
हम्म.
म्हणजे थोडं चुकतंय ना त्यांनी असं पाहा पाहिजे बुवा टेस्ट कसा खेळायले. आ. ती बाकीची जी मॅचेस राहतात त्यांची अंडर नाईन्टीन ची अजून ते लीग राहतात त्यांच्यात ते कशा खेळायले त्या खेळायले ह्या पिे कसा खेळायले
हा ना ते
सगळं अनलाइज करूनच घ्या पाहिजेत ना प्लेअर म् ते एका याच्यामागे लागतात आयपीएल आयीएल आयपीएल
हम्म आयपी एल म्हणजे आपल्या भारतामध्ये सर्वात भारी पण आहे ना असं
हम् हीठ आहे ना मग आय पीएल म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठा क्रिकेट क्रिकेट हे आहे
म्हणजे की बुवा सेपरेट असा केलेला तयार
होन
जे आय सीसी सोडून
आता जे दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप ये ना फक्त ते एकदा जिंकावं म्हणजे मग नंतर घेतात मग ते
हम्म क्रिकेट हा गेम खूप जुना आहे ना क्रिकेट
क्रिकेट भारतामध्ये हा खूप मोठा गेम आहे ना म्हणजे फक्त खेळ असं नाहीये किती लोकांच इमोशन आहे
हो ना हो ना म्हणजे आजच क्रिकेट म्हणजे असं झालंय कि हा म्हणजे अस जीव जीव म्हणजे क्रिकेट अन् अस झाले ते
असं म्हणजे भारत जर एकवेस वर्ल्ड कप जिंला तर बघा ना तुम्ही म्हणजे पूर्ण भारत देश कुशी होईल वर्ल्ड कप हारला होता तर लोक असं खूप नाराज होते
हो ना हो त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान मॅच
हा
कडक मध
आत्ता हे दोन हजार सत्तावीस चा वल्ड कप बघुया काय काय
हम्म चालते मग बोलू नंतर
हो